हॅ
हॅलो.
हॅलो.
काय ग?
दहा मिनटं झाले.
दहा मिनट झाले.
हॅलो.
आदि ते सांग.
हो.
बोल ना मग, हॅलो.
मी काय बोलत होत ती हेलो हेलो हेलो बघते पण नयी फोन कट झाला ते पण नाही माहिती
अग झाल ना म टाईम पूर्ण.
हा मी मी हॅलो हॅलो सांगत होती की
नाही टाइम झाला की कट होऊन जातो तो आपाप
हा. तुझ्यात कॉल किती झालंय?
माझी का बाकी का आजुन
किती झाले.
अजून त
किती
तेरा चौदा
तेरा चौदा हे तीन चारच झाले मग तीनच
कुणाचे?
माझे तिकडूनच कॉल येते ना इथून तर मी तिनच कॉल केलं
येडीचय मग तू
विसरून जाते कोणा कोणा स कोणा कोणा सोबात
ति दव धनवंतीने पूर्ण करून टाकलेय. काड पूर्ण करते.
हम्म. सुनीता आणि धनवंती आणि दुसऱ्यांना कोणाला लावो तू आणि कोकिडा बस दो दोघांना एवढस कोणास ला नाही लावते.
कोकिड्याच त लागत पण नसेल कोणाला नेटवर्कचा प्रॉब्लेम
काल पण दो अ दोन हो दोन कॉल केलं. त्यना ते तुमच कॉल नाही तुम्ही कॉल केलं होत बघा तेव्हा त्यांच्या सोबत बोलत होते मी हो ते पै पहिला साधा कोल मग नंतर हे कोल लावतेय. बरोबरच
कोकीळेला काही नाही पण नाही झाली. एकदा पण लावलेला नाही.
सुनीत सांगत होती. ती मी सुनीताला कोल केला होत तर सुनीता सांगते. माझे तिस कोल झाले. तिस कोल झाले म्हणू ते कट करून दिलं असं सांगत होती ती ती नाही सुनीताला कॉल केला होता. तने काल स ती सांगत होती ते एप वर जा मी कोल करते अस सांगत होती. तर नाही माझे तीस कोल पूर्ण झाले म्हणून फोन कट करून दिल असं सांगत होती ती बोल्ली हो बोलली पण नाही असं सांगत होती.
लावायचंच नाही आशाला तशाला लावायचं.
पण असच सांगितले ती तिला तू पण आता ती कोल करणार ना माझे पण झाले म्हण तू पण कट करून द्यायच सांगितलं तर हो हो म्हणी
मग तेच करायचे ना कशाला बोलायचं नाही बोलायचं आपल्या पण खल झाले वून द्यायची तिला पण भाव येत होता आपल्याला पण भाव करायचा
मी पण तिलाही हेच सांगितलं तर हो सांगत होती तेिकन
हम्म
ह ती तस करते त्यांना आपण पण तसच करायचं
हम्म आपलं नाही झालं ते बरत बसायचं हम् माझे पण बाकी आहे सु सुमित्राचे पण बाकी असेल
हम्म
कितीक झाले काय माहिती
आता कालपसून सकाळपसून कलस तेीच काळ पू्हा करायचं
आं
सकाळ पासून कोणाला कोणाला क लस लावायच हो
हा ना नाही होत गस वाटत की लावून देऊ पण नाही होत लावणं बोलल पण जात नाही सकाळी मॅळा मला तिकड असे मित्र तडे गे तिकडे लाव म्हट लावाल म्हणून मग नंतर नाून स्वंक करायला लावून गेले टाइम च भेटला नाही आता नंतर न आता व मॅडम ब सुमित्रासोबत बोलून घेते म्हण नंतर तुला लावते मग काय झालं आता आता लास्ट बोलेल मग जाईल घरात बसून मग झालं मग काही नाही चार्जिंग पण नाही
हम् लाइट पण नाही होती नाच
लाईट आहे वाटताचा आता आली
हा आमच्याकडे पण नाही होती आता चार पाच वाजेला आली आमही आलो ना टेम मस आम्ही घरामध्ये घुसलो मग लाईटच चालेल
हम
म्हणून ते सांगत होते तुम तुम्ही आले म्हणून लाईट पण आली असं सांगत होते ते
कोण
ते बाबा सांगत होते
हम्म
हम्म
ह हा
आमच्याकडे तर इन्व्हटर आहे म्हणून नाहीतर
माझी चिवूला फोन लावलेला आणि बहिणीला लावलेला अशा भाबीला ते कारांला जायचं होतं म्हणून तो आता फोन लावता येथे
हम्म
फोन मेसेज देतोय फोन प नाही आला
हम्म
हो
तुमची बहीणला सगळ्यांना कल करायच ना तुम्ही
या कार्या करून त्यांच्याकडे नाही नाही आपण तर दररोज फोन फोनवर बोलत राहणार पण त्यांच्याकडे तो नाही डाउनलोड करणार पण त कोल वगैरे आणि कोड वगैरे टाकताना येणारना हम्म म्हणून येतो त्यांना पण पण त्यांच्याकडे तो पाहिजे आणि आपण ते भरलेल्या संपूण बाय
नाही फॉर्म भर फॉर्म भरून पण तिकडून कोोल नाही येते का
पण आपल्याला तो कोड वगैरे टाकावा लागेल ना तो आपण जेवढ्या ज मॅमांना नंबर दिला तेरणा
ह त्यां खे हा तर आपण एवढंच का इथून लावणार त्यांना
नाही त्यांना नाही लागणार ज्यांच्याकडे कार्या हे ॲप आहे ना त्यांनाच लागणार तर दुसऱ्यांना नाही लागणार
हा तेच तर ते डाउनलोड केले मग आपण त्यांना यांना कॉल के कॉल केलं तर चालेल ना
पण मग त्यांच्याकडे तो चालतोय का नाही आणि तो सबमिट होतोय का नाही मग ड होतोय कोण नाही तो बघावा लागेल ना
हम्म
मग असंच काय लागणार तो असंच नाही लागू शकत आता त्यांच्याकडे डाऊनलोड केला मग चालू होतोय काय नाही ते बघावं लागेल नंतर मग ते करावं लागेल
हम्म
हम्म
गुलाबी गुलाबी गा -
बाई तुला तर फोन येऊन गेला गुलाबी गुलाबी घायचा
काय
फोन येऊन गेला वाटत
हॅलो
गाणं चालू आहे
हम्म ते मोबाईल माझ्याकडे आहे ना दुसरा
हम्म मग बॅलन्स टाकून घे ना ग असेल तर
पैसे नाही पैसे नाही आहे पैशाचा दुसऱ्याकडे मागणार तीनशे रुपये माझ्याकडे शंभर आहे म्हण टाकून घेणार काय ते तर तिथं बी खात्यामध्ये आहे ना
हम्म
माझ्याकडे शंभर रुपये आहे मग मी कोणाकडे पण मांगणार तीनशे रुपये घेऊन देत
हम् फऊनला एला वगरे कामपडून देणार ना माझा त एका चार तारखेला असत टाकलेलं आहे तोपर्यंत पेमेंट होऊन जायला पाहिजे
हम्म
काय माहिती ते लाडकी बहिणीचे पण पैसे पैसे पैसे पडाले पैसे पडाले सांगते पण मी तर चेक पण नाही केलं काहीच नाही
पडले ना ग मग एडीच आहे
तर माझे हे राहणार तेव्हा पैसे
मग तू टाकून घे ना पडले ना
चेकच नाही केलं ना
दोन तीन दिवस झाले
हां बाका मी जाणार तिथ
काही नाही आहे मग पैसे उगीच नाटक करून राहिलेती
चेकच नाही केले ते दोनशे रुपये केव्हाचे दोनशे रुपये आहे ते
नाही आहे पडले आता आठ दिवस झाले
हम्म प बता चेक करणार मग आहे तर विचच टाकणार
मग टाकून घे ना उगीचच तेच फोन लावण्यापेक्षा
हम्म
तुझी ननंद फोन लावते का ती?
काय
ती तुझी नणंद फोन लावते का नाही
नाही नाही
आता कोणासोबत मुलगा सोबत राहते का
काय माहिती आता तेच तर नाही माहिती मला कोणालाच नाही शहादाला सांगते पण आता कुठला नाही त्यांचे नंबर ब्लॉक ब्लॉक मध्ये आहे आम्ही ब्लॉक मध्ये टाकले दुसऱ्यां नाही कोणालाच नाही
पण कशी राहणार गं ती कुठं लग्न केलं असेल
नाही ते ते सांगत होते त्यांचे सासरवाडीचे यांना सांगायचं त्यांना त्यांच्या पप्पांना या हिला घेऊन जा असं सांगत होते ते पण आता कोण जाणार तिला यायला नाही इथं शहादाला आहे काय माहितीय आता हो कोणासोबत रूम वर आहे असं सांगत होते
मग मीथ नागं मुलींच टेन्शन असत आता तू कुठं राहणार काय राहणार तो राहतोय ठेवतोय क नाही ठेवतोय ठेवत असेल तर चांगलं आहे नाही ठेवत असेल तर मग
ते काय तिथं आंबापूरला राहते आणि ती एवढीच इथं राहते
ती एवढीच कशी राहते एकट पण
काय म असं सांगत होते ते काय आंबापूरला आहे असं सांगत होते ति तती आमच्या घराजवळ आहे
मग काय फायदा आहे मग येऊन जायचं ना घरी त ते त्यांच्यासोबत नाही राहत येत
आता कोणीच नाही ग ना ते आई पण सांगत होती मी पण नाही ना येऊ दे ना अर असं सांगत होती ना
हा का आता तिला पण माहिती पडून गेल ना राहुन राहुन राहून राहून ती पण कशी राहणार ग आपण
हम्म
मग काहीतरी सपोर्ट पाहिजेल ना घरच्यांच्या त्यांचा
काहीच नाही
तिकडं पण इकडं पण नाही मग काय
तीच नाही सांगत ते
हा का
हम्म हम्म
थोड्या दिवसानी राहून राहून तिला पण कळून जाईल काय राहत ते सगळं फॅमिली ती फॅमिली असते त्यांना काय माहिती एक बा मूल बाळ झालं ना तेव्हाच कळतं असं काहीच कळणार नाही
हम्म आम्ही पण तिला हेच सांगितलं पण नाही हे तर
आता काय नाही समजणार तिला
आता काही समजणार नाही आता पण तिला कसं मारत ते तिलाच माहिती आहे
हा ना. राहील ती येऊन जाईल थोड्या दिवसाने हम्म. जाऊ दे काय करणार आपण जीव टाकतोय एवढा पण तिला समजत नाई ना
इथं पाच दिवस राहिली पाच दिवस सहाव्या दिवस पळून गेली पाच दिवस पाचच दिवस राहिली होती इथं
मग राहायला पाहिजे ना मग चांगली है ना मग आली असती लोट
हम्म.
हो. जाऊदे मरूदे तिला समजत नाही तर आपण काय सांगाय
तुला पण नाय लावत ती फोन?
नाई.